हॅलो कशी या ग
मस्त
हा हा बाळ काय करतय हा चालू आहे पाऊस
पाऊस खूप जोरात चालू आहे हम्म चांगलं
खेळतं का राहतं का
मग ह
हा ना हम्म बरं बर काय करू राहिल
फर्ची पुस्ते
हा ह लग्नाला जाणार आहे का
हम्म जानवर
हा हा हा
जाणार आहे ना
कशी जाणार ती
हो आता कसं ऍडजस्ट होईल तस
हा आम्हाला दादाची गाडी लावलेली ना
हम्म का म्हटलंवेरे ती दिली तर आता शोरूमवररून
हां हां
मग जाहायचं कसं
हम् हम् बरं किरांकोळे
ति रंगलेली गावात गाडी ख नाही हर्टल नाही
हा चालू असतील ना पण
हम्म चाारली
ह तिचं लग्न करायचंय का
हा करायच
हा स्तोळे मायकळ
हा का
हम्म बायोडाटा पाठीवते फोटो पाठीवते हा
हा हा
पाय हो मला सांग
हा चालेल ना
हम्म अगं माझं व्हॉट्सअपच चालत नाही ग
का बरं.
काय माहिती काही प्रॉब्लेम झालाय फोन मध का? स्टोरेज नाही का काय काय माहिती
बघून घ्यायचं.
हा बघावं लागेल आता क सागरला दाखवावं लागेल. हम्म मापेक्षा हुशार्याच येतोतासा.
हम्म हा.
हम्म अगं त्या अंगणवाडीतून आणायला लावलो त्याला तर तो सारखा आजच उद्यावर डकली त उद्याचा पारवावर ओडकली त. हा ना. तिकीट किती उपयोगाच आहे बर तिला आताच वापर होईल ते आता
हा ह.
हम्म. आता आणल जाऊ दे तिथं ड्रॉप पण आणायचं आहे. कधी येतो कधी नाही तिचा ड्रॉप आणलाय ते नि पण आता कधी येतो कधी नाही लाईट आहे का तुमच्याकडं
हम्.
लाईट आहे का तुमच्याकडें
हा.
हम आमच्याकडं नाही.
चालू पावस
गरम होतय पाऊस जरी चालू आहे तरी
हम् हम.
पण आता काय फॅन नाही लावती खिडक्या बंद करीते. खिडक्या बंद कर. दोन पॅन नलावती हा.
हम्म.
हम्म आता पा पुरले आलाय.
हा ना.
च्या गावातले पुूरा आला बाई.
आग.
हम्म.
आमच्याकडे पण आहे.
हा.
हम्म.
ते आळंदीला पण लय पूर आलाय दिंडी गेली का नाही तुमच्या गावातली
गेली ना.
हा हा त यकोण मानूस का व्हडीिओ बन तू
हा.
लई भारी वीडिओ बणेतो.
हम्म.
हम्म.
हा. वातावरण सगळीकडें खराब आहे.
हम्म आता जावच लागेल वारीला कधी ना कधी
हम्म.
ते पाहून वाटत वारीलाच जावा.
हम्म मस्त मज्जा राहते दिंडीची मज्जा घेता येते.
आता एवढी म्हातारी माणसं जाते म्हटल्यावर कपडे वाळत आहे का ग तुमचे?
नाहीई मशीन मध सुकत्या. मशीन लावतो ना आम्ही.
हा आमचं म्हजे नेमकीे बंद पडलं त्याला खर्च सांगितला. आता दिदीच्या पाप्पाला सांगितलंय मग पाहू आता.
हम्म बर बर.
तुमचं मशीन कोणत्या कंपनीचं आहे.
एल जी तुमचं एल जीचं आहे.
आमचं काही मला आठवत नाही काय माहित.
नाहीय का.
त्यांनी तर आणली मी नुस ते कपडे लावी ते काढती.
हा का अच्छा! !
हम्म.
हम् ह.
तर काही नाही आता. तरी पाऊस आहे काय कपडे वाळती नाहीय. घरातच वाळत.
आमच्याकडं
हा का.
हम्म नळाचा पाणी.
आच्याकडे तर पाणी असून काही उपयोग नाही.
हम्म
हम्म आता तशी धुळणे आहेत घरात.
हम् हम
पण मग तरी या वर्सावर करावाच लागत.
हा.
ह तुमच्या घरात नस ल य मी त्याले ूळ पाहिली दिवाय मागच्या- टायमाला आली.
हम्म
थोडी होती.
नाही नाही आता नाही आवरेल आता.
हा. लेट्रॉफ आहे पण तुमच्या घरामध्येध हा कोणाच्या आहे त्या्या तुमच्या मि स्टरांची आहे का हा हा. बर बरी बर. मला पण दोन चार मिळेल्या होत्या मी शाळा येत होती तेव्हा.
हम
पण दोन चारच भेटल्या होत्या त्याच्यानंतर एक काही ट्रॉफी नाही भेटली.
ह मेहनत कराव लागत त्याच्यासाठी. हम्म
हम आता गडद चढायला रावा लागेल मग भेट
मग.
हम्म हो बाळा झोपलं का काय आवाज तर काही येत नाही.
झोपलं बाळ.
ह हां.
हम्म
बर बर शांत आहे का?
मग.
काही त्रास नाही ना.
नाही त्रास नाही देते.
हम् हम् मग आता काही काम बंदच आहे का बाहेरचे.
हम्म पावसामु बंदच आहे आता घरीच.
ह ह केंद्रात जाते का नाही.
म
हां.
जात ना.
तेच म्हटलं.
हम्म सेवा चांगलीच असती केलेली मी.
हम्म पण आता बाळामोल नसल जमत.
हम्म.
बाळाला निलं होतं का नाही दर्शनाला.
नाही ना जायचंय घेऊन पावसामुळ.
हा हा हा.
हम्म. पाऊसथांबला का जाऊ घेऊ.
हम्मम् जायचं मग. मी तर म्हंटलं त्र्यंबकला तर एवढी गर्दी अ गर्दी राहती तेव्हा. ह जायचं होतं इन्फेक्शन झालं असत.
पाहिले त्रंबक पण.
पण आता अ पुरलंय आला आणि एक एकच चाललं.
हम्म.
हम्म. जाऊधी जायचं मग नंतर मला फोन कर मी येईल.
हम्म.
हम्म हा. काय म्हणती मग त्या आरतीचा फोन आला का नाही. सारखी व्हिडओ कॉल करती तिच नाव काय ठेवलं ग तिनी.
संमिधा.
समिधा.
इ संविधान समता आस. समंथा समंथ समीदा चालू यार. समिदा म्हणजे काय राहत ते म समान. था समंत.
हम् हम् हम् चांगलं नाव आहे वेगळं ते मी तर. कधी ऐकलंच नव्हतं.
नाय का.
हम्म तेच म्हंटलं तुझ्या बहिणीला कुठे दिलंय ग.
आई आई कोंद बैनीला.
ते काय नावगं तिचं आश् आश्विनी काय नावगं तिचं हा.
मकमालाबाद नाका शांतीनगर शांती. दिनगर.
हा का येते का बाळाकड भेटायला. हा हा हा तिची पोरतलय मोठी झाली अस्सल बाई. पोरगत एवढ्या एवढ्याचे.
भरपूर मोठे झाली.
हम्म कितीला असल आता ति तरी.
हम्.
मायकडले स्थळेई हाय.
हा का बर.
मी मागच ते स्टेटसला तुझ्या फोटो पाहायला.
सांगलं ना असल्यावर
हा मला पाठव तस मग. फोटो बिटो मी तुला तेच हम्म. हेच मी जमवाजमीवीच करीते काम.
ह ह हमम.
स्थळ पाहिचीन काय आपलं आपलं. गप्प बसायच कोणाचय चांगलं हाय काय नाही हा ते कस ये ह
चालल ना चांगलं असल्यावर करायच असल्यावर.
हा सांग मग.
हम्म.
हम्म आता तर हम. अ पोरी नाही देखती ग हा जेवण झालं.
हम् हम.
आता परत जेवायचं आहे आमच्या इथे चार टाइम खात्यात ये. दोन टायमाने नाही भागत आमचं. तुमच्या इथ किती टाइम खात्यात.
हम् हम.
दोनच टाइम खात काय?
हा ना.
नाही नाही अगं आमची इथ नाश्ता नाही करती कस शेतकरी कुटुंब ये.
हम् हम.
हम्म मग चार टाइम खावाच लागत.
हा.
हा तेच.
हम्म.
हम्म. खूप भारी भारी कपडे येतात हाय काव्ह ते डी मार्टला. तिथं जाऊन घ्यायची.
हा हम्म.
हम्म.
चालल ना.
तेच कधी जाणार आहे म विद्या कधी जाणार आहे तिच्या घरी?
हो.
विद्या.
जाणार ये चल ठेवू का मला थोडं काम ये.
हा हा.